हा येतोय थोडस कमी ना आवाज त्याच्यामुळे व्यवस्थित कम्युनिकेट नाही करता येणार बस
हा हा बोला ना.
रेंज रेंज पूर्ण नाही का??
ह आहे रेंज आन पूर्ण.
हॅलो
हां बोला ना.
हा बोला ते आवाज थोडासा मोठा करा तुमचा
हा पण स्पीकर स्पीकर ऑनच केलेला आहे मी
स्पीकरवर केलेलं आहे का खूपच कमी आहे ना त्याच्यामुळे
हम्म
इकडून नव्हता लागत तो कॉल तिकडूनच आला तुमचा त्याच्यामुळे त्याच्यामुळे कस कनेक्शन म प्रॉब्लेम आहे क.
नाही मी बघितलं लागतोय का तर लागला तुमचा म्हणून म्हणल करून घ्यावा.
थोडस मोठं बोला म्हणजे मला तुमच्याशी कम्युनिकेट करता येईल.
हॅलो येतोय आवाज हॅलो.
हा हा.
येतय का? ह
हा आता मी तेच सांगते तुम्हाला बारीक येतोय थोडंसं मोठं बोला. म्हणजे मला कम्यनिकेट करता येईल अस हे याचं ब्लूटूथचं वगैरे त्यातला काही प्रॉब्लेम आहे का डायरेक्ट कारण आता तुमचं मग कशी आवाज स्पष्ट येत होता मला
हा
तो थ्रू झाला ना आवाजाचा म्हणजे.
केलेलं नाहीये मी
आं
ब्लूटूथ वगैरे काहीच कनेक्ट केलेलं नाही ओ
तेच ना मला बोलता नाही येते तुमच्याशी विषय धरून कारण तुम्ही काय बोलताय ते माझ्या लक्षात येत नाही आहे
ह
असे गोष्ट आहे थोडंसं काहीतरी कसला तरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये बोलण्याच्या हच्यामध्ये